हॅलो, हा बोला की, हा बोला की, काय?
हा हॅलो.
हा हा अस होय, थांबा दोन मिनिट ब्लूटूथ लावतो.
म्हणून तर म्हंटलं असत मला आ का?
हे नाही नाही राहु द्या काटू. काकु ये कट करू नका कट करू नका नाही नाही राहू द्या राहू द्या चालू द्या. चालतय चालतय.
हा चालू चालू दे.
ते रिजे हा चालू ते बोला काय? मी हुंडीया इन्फोटेक मध्ये करायलोय आता.
म्हणजे का
हुंडिया हुंडिया मध्ये इथं आहे इचलकर तिथं काय नाही तर काय म्हणजे टास्क देत्यात, हे एवढं शिकवतात पहिला सांगतात असं असं करायच, मग त्यानंतर टास्क देत्यात एवढं करा. मग आम्ही करून त्यांना दाखवतो आणि येतोय, काय नसतय एवढं. जरा फार असतय कंपनीच लिंक काढायच असते तेवढंच. आता, आपल्याला काय आम्हाला एवढं येत नाही म्हणून पैसे ते घ्याल्यात. आम्हाला पंधराशे द्याय लागल्यात आता म्हणजे आम्ही द्यालोय त्यांना.
पंधराशे घेऊन असं शिकवाल्यात. हा साडेचार हजार आहे तीन महिन्याचा इंटर्नशिप आहे, साडेचार हजार मध्ये होतय.
निवांताय काही एवडं नाहीे. इंटर्नशिप नंतर सर्टिफिकेट भेटेल प्रोजेक्ट ए- एक करून घेतील. हा, आणि तेनी मन
केलो तर त्यांनी जॉब पण लावून देऊ शकत्यात आम्हाला.
म्हणजे जिथे इंटर्नशिप काराल्यात तेनीच लावून देणार.
हा जर आम्ही चांगलं रिस्पॉन्स दिलो का नाही मग त्यानी कंपनीमध्ये आमच हे एक रेफरन्स करू शकतात नव. मग आम्ही तिथं जाऊन इंटरव्ह्यू द्यायच तेन. मग त्यानंतर आपल्याला जॉब लागू शकतोय असा आहे.
हम्म. कमीत कमी घरातली बोलाल्या ते इग्नोर करा ते ते आवाज इग्नोर करा.
ओके ओके. आपलं काय आता आमचं बीसीए आलाय नवा म्हणून एवढं काय पॅकेज लागणार. नाही तरी पण अ एक किती. सहा लाख पर्यंत लागू शकते ना. निवांत असा विषय ते. हा सहा लक वर्षाला. कारण आपण आता बीसीए. नाही एवढ्या साठी लय करायला लागणार आपल्याला. एमसीए पण कराय पाहिजे.
एमसीए झाले ना आत पुन्हा.
काय. काय आवाज ये ना काय बोलला हा हा. आवाज असं काय आलाय चांगलं इना आवाज. अडकले आवाज अडकले.
आवाज अडकाली आवाज ये ना. हॅलो. कुठं कुठं बसलाय रेंज मध्ये या जरा रेंज मध्ये या रेंज मध्ये.
आता आले काय. हॅलो.